हॅलो रंजितदा पाला आलाय कि अं हॅलो हॅलो हॅलो हॅलो फोन केल तस का बप्पस नाही
पप्पा ज फणी घ आण न दो पण चालत
अरे उचलायच नसते ते सपोन ह ंत डिस्कनेक्ट होतय ब
नाहीथ पप्पा मागला मला डिस्केड करते
हम्म आता माझा एक फॉर्म भरायचे करू कायमत भरायचा
तुझं टायपिंगधून झालं का त्यातलं टायपिंग
हो खरों काय
कोर्स कर मवा मझ काम होती
कशाच आणि जरा ध्यान ठेवत जा टाइम होत आलेला असते आता अकरा मिनिट बुोलली
चालाय ज पा बसर
हम आता ये दुसरा लच आहे हिव शेवटचा आहे
कानमयन
का अरे माझ्या आयडीला अजून तास् आलाच नाही नाही
म मग तू कोणागाडव उळक पैसे कालं
अरे शेशाही सांगाय नसत हत बबर
हो दिला
साधा फोन करतोला
सांगाय नस सांगाय नस म्हणून मलाच ग वाते
हा तुझ्यापासून काय लपवलंय का सांग?
ह ह हा अहिला
पाळण्यात फिराय खर नाय आहे चाललेही
हा. हा. हम्म वीस वीस. हां इसल्या लय दिवस झालेय दिसलं नाय रे.
इसल्या मला दिसलं तिकडं. परवाच्या दिशी दिसलेले रविवार रविवार दिसलेले.
ह मग सांगून देईन. तुझ असू दे दे म्हण ला तुम्ही पण असू दे दे म्हणला तुम पण अ दहा रुपे तो पर्यत तो पण तेवढाच आहे. हॅलो
रविवारी दिसतेल तुम्हाला सकाळी सकाळी कामाला चाललंय तव्हा
त आज जाधवच आहे मग
का कमाने पेसत ती
तुम्हाला सांगालावो जाधवाच्यात माती आता ह माती करून मी गेल्यावर जा आणि काय?
कोण वारली रे?
जाधवाच्या पुंनरा बाबा गिरीशन स्टेटस ठेवलेला मी बघितला.
आलतो मगाशी विसाल तर मगाशी याल त सगळी माणस पण होतीत.
ते एक हे ते तुला सांगतो नंतर किती टाइम झाले? चार मिनट झाले. हं, चार.
दहा मिनीटाच
अरे माझ्याकड दोन मोबाईल आहेत.
हो बरथडी गोट्याला का वड स गण सटला
फोनच ठेवल नाही आणि त्यांचा फोटो कसले असतात त्यांचे फोटो कसले असतात बे असतात
ते छपरी बिहार ना का माणसं
हा, तसलं असतयं. पोटींबी तसली, पोटंबी तसलच. अरे! शेषा आहेऐ
ठेवल्याल तरमग अव्यण नाही
माझ्या पशीी माझ्या पशी दोन मोबाईल आहेत
हम
मग त्या एका मोबाईल वर न मी आता हे चालय नाही फोन ह्या, ह्याला तोडू? फोन करायचा टास्क् आलाय?
हम्म!
आणि दुसऱ्या ह्याला, एक नाही, दुसऱ्या मोबाईल ला फोन उचलाला तेवढं येतयं. नंतर करायला पण हा, का घेतो?
हम्! हम्म!
एक
ग्रुप वर टाक की.
ग्रुपला टाकणार आहे की आता तुला दिसाल ना हो नाही तु कर शत काजून आला नाही ख हलो
काय पाहिजे होत? तु सांग ना. येल काय दिवस
येत किती मेसेज करायचा मेसेज केल्यावर, लगेच येतंय.
दुसऱ्या फोनवरून जासो वापर ना ड
दुशरा पण लाव. आपण वापरते की. सगळे हिस् तून सांगायली रत
हम्
ग स्काय चारला किती वेळा सांगितले याला काय पर्सनल बोलायला तरी पण आम्ही बोलतोयच
डे ती काय -
माणूस आये काय? उट सुट माझ्याच तोंडाकडं बघ. ते, आता त्याला कलम करणार आए .
पप्पा!
पडल्या का - हॅलो. तुज्या संग बोलाले तिथं रणजित दादा आलाय. अजून नऊन बघ. असून बोल्लो सुधा नाय माहितीय का.
सा बावीस. अजून चार मिंटं -
साब सातजण असत्याल आता. शेवटचा फोन आए आता यो.
कर की आजुन एक.
च्या पाच फोन एका आयडी वर नाही ये एका माणसाला पाचच फोन करायले येतात रे.
पण पात्र कुडे आलय - का?
किती?
कारण आणलीयात.
बघाल पाइजे. ए नाइ, तुला चार आणि त्या साता पाटीलला चार केलतो.
अरे खरं मग पाच पाच तू काय म्हणलास, अस एका आयडी वरनं पाच एका व्यक्तीला एका आयडी वरनं पाच. मला पाच आणत्या चार - ते पटेला पाच झालं पाहिजे. ना आता चार झाले ती चौता यऊ.
लान लेगताय - बगाल का येऊ? आजून मला आमचे डीडील पाच करायचाय. तिच्या मैत्रिणीला पाच करायचाय. असे वीस कॉल करायचे आता. आजच्या आज मल संपवायचय. ते टास्कं आणि माझा अजून त्या अकाउंट नंबर भरायचा ए त्या बँके ह्याला त्या फॉर्मला.
जर -
तेव्वा कुठं माझं पैशे येणार आएत. तुमचं पैशे तर आल्यात. आमचे दि दिल नऊशे रुपये आणल्यात.
कधी?
हल तन काम ल केेलत ते आा
गदी का सुट्टी दि नाहीे
मग ह चिरंजीित गेला
कलाय
निगला हो हो आज कुठला वार आहे का आहे बुधवार आज काय आहे
आज काय नाही कर त्याला सुट्टी घेतला त्यानी
ते निवनताय बाबा
आठ वेलात आठ
हा रणजित न वानाय गो
का
टेन्शन नाही काय नाही नि म्हणत राख रे ह नाही
अ
असं खर ऍक्टिव्ह नाही एवढं आहे ना
तस बायजे
ॅप्टर नाही असं गरीब आहे माझ्यावर
हो हो
खरंच के.
गेरी व म्हणलं अस पटलं मला खर माझ्याकडे म्हटलं असत पटलं नाही.
सगळ्यांनी तसच वाटतय रे मी गरीब नाही तर मी नाही गरीब झा हं.
अ बस गला का?
सायलीची आज्जी चाली ग.
त्या कुत्र्या ब सगळी ते चार टीस कटून टाकायला.
काय?
बरोट बांधच पुकरते त
वय उकररून त्यात बसत्यात.
किती पैकी आता एक दोन तीन चार आता इकडे चार दिस झाले.
हा आमचं तर कुत वहिरणीवरच बसते जाऊन. आणि जे वैरण तोडाले कि सगळे केस हातायला लागतात रडशला दिसेल तिथं मी दगड घालते. होय चांगलाय मला. ट
त्याचा वयताला.
हता अरे आणि गई याल झाल्या.
काय?
येत्या दोन दिवसात. थांब.
काल रात्री दिड नंतर गेलतो रे मंदिरात.
कुठल्या?
त्या
हा.
लास जरा.
कधी आज?
काल. काल.
हो.
जिम मदन गेल्यावर गेलतो आणि मंदिरच बंद हुतं.
तुम्ही नऊ वाजता गेला असचीला?
साडे आटला पाउणे नऊ वाजलेले कि
हा थांब ह